हॅलो, हॅलो
हा येतोय आवाज?
हो, हो.
हम्म, हम्म. आता म्हणजे मुलांना इतक्या गोष्टी, उपलब्ध आहे की करण्यासारख्या अशी टिकण्यांसारख्या आणि स्वंतःच कर्तृत्व दाखवण्यांसारख्या कितीतरी गोष्टी उपलब्ध आहेतं
हो पणं कसं आहे मोबाईलचा जसां चांगला उपयोग पणं आहे
हम्मं
कांहीं लोकं वाईट यांने पणं घेतांत नां म्हणजे तुम्हीं कायं घ्यायचंय हे तुम्हीं ठरवायचं असतं म्हणजे आईवडिलांनाच सुद्धां आंता लंक्ष ठेवावं लागतं
तेचं
ते तरं उलटं आंता कांहीतरी जॉईन करण्याचं कायं नवीन आंता आलंय तरं मुलं आपले कोणते कायं बघतांत कायं करतांत ते सर्व पॅरेंट्सला माहित असतं
हम्मं हम्मं हम्मं
अगोदर नाहीं माहित पडायचं नां त्यांना आंता ते तरं आहे म्हणजे कोणानचा कॉल येतोय कोणत्यां फ्रेंडचा येतोय कायं आहे असं
हो आवश्यक आहे पणं ते
हो
हम्मं
आणि आंता स्कूंल आणि कॉलेजमध्यें पणं खूंप म्हणजे असं ग्रुप मेसेज वगैरें चालतं असतांत म्हणजे आपलं मूलं कायं करतंय कायं नाहीं
हम्मं
तरं आपल्यांला माहीत पडतं असतं
हो कां
हां आत्तांच्या जनरेशन मध्यें खूंप सुरूं झाले ते म्हणजे पॅरेंट्स लोकांचा एक ग्रुप असतो स्कूंलच्या ग्रुप असतो.
हम्मं.
त्यांच्यात ते टाकतं असतांत सर्व तरं आपल्या मुलाचं एक्झॅक्ट कळतं राहतं. पणं तरी खूंप सांभाळावं लागतं आत्तांच्या जनरेशनला तरं
हो हो खूपचं.
मुलं लवकरं आंता म्हणजे आपल्या वेळेेत तरं फेल झालं तरी पॅरेंट्स कांहीं बोलायचे नाही जातं. पुढच्यां वेळेस पेपर दे आंताचे तरं इतकी कॉम. कॉम्पिटिशन आहे त्यां मुलांपेक्षा नां आईवडिलांचाच तो पूर्ण कायं म्हणतांत नां पोर्शन पाप्ट असतो.
हम्मं आणि इतकं म्हणजे जसं. फेल वगैरें झालं कमी पर्सेंटेज मिळालं की घरी तरं असं वातांवरण निर्माण होते कि असं वाटते की कायं झालं कायं नाहीं
त्यांच्यामुळे किती मुलं प्रेशरमध्ये येऊन सुसाईड करतात. तेचं नाहीं चांगल्या चांगल्या आंता कोणी एमबीबी एस करणारं कोणी इंजिनियर. किंवा जॉबच्या ठिकाणीं कायं झालं.
हम्मं हम्मं.
म्हणजे बघां नां ज्याची आत्तांच्या यांच्यात असं झालंय ज्यांच्याकडे सर्व आहे
हो.
सर्व आहे आंता ते मागे कोणते भैय्यू महारांज. परंत ती बाबां. आटेची कायं नातं होती वाटतं ती डॉक्टर होती त्यांच्या जॉईंट होती ती. ते कोण कमिशनर होते बघा हिमांशू रॉय म्हणून मुंबईचे ते म्हणजे अश्या मोठ्या लोकांच्या गोष्टी पाहिल्या तर मग असं वाटतं अरे
आता यांचे यां लोकांकडे तर नेम फेम स सक्सेस सगळंच होतं. हो.
सर्व म्हणतात ना कुठेच कमी नाही फुल स्माईल असायची त्यांच्या चेहऱ्यावर. म्हणजे काय-काय लोकांचे आता हे शिल्प
कसं काय वागतं?
नाही मी न्यूज मध्येच मी नाही ओळखत हां. माझं काही पर्सनल हे नाही आहे म्हणजे त्यांचं ते आ येतं ना आपलं युट्यूब आपण बघत असतो तर येत राहतं ना आणि टी व्ही वर पण दाखवता परत हे मग आता हे शिल्पा शेट्टीच्या वडी लांनी पण काहीतरी केलं वाटतं ना.
ता मी तर पाहतच नाही जास्त. मी पाहतच नाही हे टी व्ही च नाही पाहत मी. आजिबात नाय.
नाही माझी मम्मी पाहत असते कंटिन्यू म्हणून मी येेता जाता माझी ते नजर जातेच.
हम्म.
तर शिल्पा शेट्टीच्या वडिलांनी केलं.
हाव काय?
हा तर मग जिथे काही कमी नाही तिथे पण लोकं करताय ना. आपण म्हणतो शेतकरी किंवा ज्याच्या घरात कमी आहे काही टेन्शन आहे तिथे पण जिथे ज्यांच्याकडे सर्व असूनही कुठेत तरी काहीतरी मध्ये असतं असं.
त्याच्यामुळे आता म्हणजे कोणाचं काय आणि कोणाचं काय प्रत्येक घरात काहीतरी आणि त्याच्यात आजार पण अशे एक आता आमच्यात फ्रेंड्सचाच आमचे बोलणे झालेले कोणाच्याही घरी फोन करा कॅन्सर पेशंट तिथे दहा सापडतील. म्हणजे कुणी गेलेले कोणाचे खूपच आणि कॅन्सर पण तसाच कॉमन झाला आहे.
हो ना.
इतकं क म्हणजे
आपण ते पुस्तकात वाचल होतं फक्त कॅन्सर बद्दल.
हो. ऍक्च्युली मला असं वाटतं आता जे आपण खातो पितोय ना पण आपण म्हणतो ते खातो पितो आता लहान बाळ कोणतं खातं ना तो तर आईच्या दुधावर असतं त्यांना पण.
लहान मुलं इतक्या लहान मुलांना.
हो. कारण की आमच्या जाऊबाई जेव्हा केमोला जायच्या ना पुण्याला
हां.
त्या तर पाच वर्षातच गेल्या म्हणजे फोर्टी फायव्ह इयर्स होत्या तर दोन्ही ब्रेसचं पहिल्या ब्रेसचा झालं आणि त्यांना नंतर खूप चांगली ट्रीटमेंट दिली गेली पण ते म्हणजे ते म्हणतात नाही का, आता कोणती नवीन मशिनरी आली आहे. म्हणजे तुमच्या केसांमध्ये जरी असेल. तरी तिथे, ती ट्रीटमेंट होऊ शकते.
तस, त्यांना त्या याच्यामध्ये चेक केलं गेलं होत. तरी पण त्यांना दुसरी निघाली. त्यांची
हो का, हम,
अस म्हणजे आणि एकाच होत. ते ब्लड कॅन्सर टेन इयर ओल्ड होता. लास्ट स, थ्री मंथ अगोदर कळलं का याला ब्लड कॅन्सर झालाय.
हम,
तोपर्यत नाक कान घशाच्या डॉक्टरकडे त्यांच चालू होत. चक खर, कान दुखतोय, कान दुखतोय.
हो का,
हा, नंतर त्यांना टाटामध्ये नेल्यावर कळलं. क नाही. लास्ट एज नाही होऊ शकत. काहीच ह्याच आता
हो, काय आणि दहा वर्षाच्या वयात एवढा मोठ म्हटलं म्हणजे
आणि त्याच्या धक्क्याने मग वडील गेले, दोन वर्षातच एवढं दहा वर्षच च मुलगा गमवल्यावर कोणत्याही आईवडिलांना त्रास होणारच ना.
हम्म, बरोबर आहे.
तर वडिलांना त्रास झाला, तर वडीलच गेले.
हम्म हम्म,
असं म्हणजे कॅन्सर इतका कॉमन झालाय. खूपच कोणी, कोणी कस सर्वइव्ह करत, त्यांची बॉडी कशी घेते ते नाही. माहीत काही काहीच तर म्हणजे पाहिलंय आता खूप जवळपासचे आहेत. तर त्यांना वीस वीस वर्ष झाले.
हो ते पण आहेत. माझ्या पण बघण्यात आहे. असे कि, दोन व्यक्ती कि ज्यांना म्हणजे आता तर म्हणजे चाळीस वर्ष होतील. त्यांना एकदम ठणठणीत तब्येत आहे. त्यांच्या
हम्म हम्म हम्म,
हो,
आणि काय काय चे, तर इकडे झालेत. कोणी नऊ महिन्यात गेलय, कोणी तीन महिन्यात गेलय, कोणी पाच वर्षात गेलय. म्हणजे माझ्या फ्रेंडच्या सासूबाईना सुद्धा असच वर्षभराचा लई गेला, डायग्नोज झाला आता
हो का,
आणि त्यांच्या अगोदर त्यांना अटॅक येऊन गेलेला होता. डायबिटीस होत. ते, बहुतेक झेपल नाही त्यांना
झेपल नाही, किमो वगैरे झेपल नाही.
प्रत्येकाची प्रकृती पण वेगळी असते ना,
हो आणि खूप हाय ट्रीटमेंट असते. ना त्याची कॅन्सरची आणि थोडीशी भीती पण निर्माण होते. मग
नाही झेलू शकत. मी स्वतः पाहिलेलं आहे. किमोचे म्हणजे घरातच पेशंट असल्यामुळे ना, खूप वेदना होतात प्रमाणाबाहेर वेदना होतात त्यांना साद पाणी प्यायला म्हटलं तरी जड जातं.
अरे बापरे.
हो आणि त्यांना शुद्धच नसते रस्त्याने असं चालायचं. तर म्हणजे आमच्या मामी होत्या त्या ताय थे जवळ म्हणजे मुलगा आला डबा घ्यायला आण त्यांना किमो झाला वाटतं त्या तशाच बधिऱ्याने चालत आल्या आम्हाला तर आजपर्यंत आश्चर्य वाट त -का देवाने यांना इथपर्यंत आणलं का स्वतः चालत.
हो का.
हो म्हणजे मुलगा खाली डबा घेऊन उतरतोच ए. आणि त्या चालत आल्या पण बिल्डिंगमध्ये.
हो आणि त्या कधीच तर इकडे सिटीमध्ये आलेल्या नाय गावाकडच्या होत्या त्या.
हा हा.
म्हणजे त्यांना धीड आमची बिल्डिंग पण माहीत नाय.
म तरीही आल्या?
तरीही आल्या?
अरे बापरे. म्हणजे का- काय काय गोष्टी हो तर ऐकून म्हणजे असं एकदम खूप आश्चर्य वाटतय.
चा मुलगा पण शौक आणि आम्ही पण शौक का ही लेडीज गावाकडून कधी सिटीमध्ये आली नाही.
हा.
आणि मुलगा तिकडे सोडून आलाय केमोला. फक्त डब्बा घेऊन येऊ बा त्यांना दाल चावल थोडसं खाऊ घालण्याचा प्रयत्न अन्ननलिके त झाला होता काही त जात नव्हत मिक्सर मधून फिरून द्यावं थोडसा प्रयत्न करावा.
हा हा.
काही नाय आल्या पण त्या इथे म त्यांना घरात घेतलं. मुलगा डॉक्टरकडे जाऊन आला डॉक्टर म्हने झालाय त्यांना आराम करू द्या ति तेच आणि त्या वेदना ना तर मुलाची कंबर पकडूनच असं मुलाच्या गोदीत झोपायच्या आणि मुलाचे कंबर पकडूनच ठेवायच्या. वेदना ना मध्ये मुलालाही त्रास नाही हो. पण मुलाला घट्ट पकडून ठेवायच्या.
हो का?
हा म्हणजे वेदना होतात.
हो का?
ते फक्त जो घेतो केमोच त्यांनाच माहीत. आसं कोणी आहे का बाजूला? नाय तुम्ही आत्ता काय बोलले म्हणून
नाही. काय असते म्हटलं त्याची म्हणजे काय असते ती मशीन काय असते त्याची असं म्हणत होती मी.
ते मशीन असतं का काय इंजेक्शन मधून सोडतात का काय माहत नाही मला एक्झॅक्ट.
की शॉक दिल्यासारखं असत असं काय ते?
दिल्यासारखं नसतं तिथे थोडीशी स्किन जळते मला असं वाटतं लेझर टाईप कायतरी असतं वाटतं ते.
अच्छा अच्छा.
हा ते स्किन तिथले ते टिश्यू मारले जातात त्यांचे आणि सोबत सलाईन पण चालत असते ना? तर त्याच्यात पण काहीतरी इंजेक्शन सोडतात वाटत. तर वेदना होतात त्याने.
हो का?
बॉडी अस.
हम्म हम्म.
कारण की नॉर्मली मी पण एकदा सिरियस झाली होती. तर मी सांगते मला ते काहीच पचायचं नाही. त इंजेक्शन सोडले जायचे-
ह
टोटल हात- तका वेदनादायक असायचा की, माझ्या बाजूला जो न नातेवाईक असायचा त्याला- तो सुद्धा घाबरायचा. का आता आपल्याला ही उठून मारणार.
म्हणजे तुम्ही स्वतः सर्वाइव्ह करता का?
नाही नाही म्हणजे मी वेगळ्या कारणास्तव सर्वाइव्ह झालं होतं मला.
हा हा.
मी म्हणजे डॉक्टरांना आहे ना डायग्नोस नव्हतं झालं नीट. प्रेग्नन्सी मधे मलेरिया झाला होता. तर त्या दरम्यान ते - ट्रीटमेंट देत नाही ना.
हा हा.
तर- त्याच्यानंतर मग ते असं ते, वापस वापस मला टेम्परेचर यायचं.
हं.
तर त्याच्यात काय तर ते पाठीत पाणी होऊन गेलं ते समजलंच नाही कोणाला. आणि ते फिवर येत राहिले मला. मग दे टायफाईडचे औषध आणि दे मलेरियाचे औषध याच्यातच ते चालू खेळ.
अस्स. अस्स.
हां. मग एक डॉक्टर चांगले भेटले.
हां.
आणि तोपर्यंत मानेत गाठ होवून गेली होती माझ्या. हं. मग मला आता मान पण टेकता नाही यायची अन काहीच नाही. तेव्हा एक डॉक- -टर लक्कीली म्हणतात ना? ते देव कोणाला तरी पाठवतो. तोर्यंत माझे नऊ डॉक्टर होऊन गेले होते.
हो. बापरे!
हं. तर मग ते डॉक्टर बोलले का - यांना टी बी झालाय. आणि यांच्या पाठीत- पाणी झालंय. त्यांनी- फक्त नुसतं ब्लड आणि हेच चेक करायला लावलं. आणि ते वयस्कर डॉक्टर होते. आता प्रॅक्टिस पण करत नाही.
हा हा.
त्यांनी मला चेक केल्याब - म्हणतात ना? कोणीतरी सुचवतो तुम्हाला, देव च- तिथपर्यंत जातात तुम्ही तस आणि मग- ते त्यांनी एक डॉक्टर सजेस्ट केला इथे नाशिकला.
हम्म.
खूप छान डॉक्टर आहेत ते. त्यांच्याकडे सकाळी बारा वाजेपासून तर सकाळी तर त्यांचे काही ऑपरेशन्स असा - -यचे. रात्री दोन दोन वाजेपर्यंत पेशंट बसलेले असायचे त्यांच्याकडे.
हो का?
राजेबहाद्दूर मध्ये आता कुठे खाजगी प्रॅक्टिस करतात वाटत ते. स्वतःचं- चं क्लिनीक ओपन केल तेव्हा तिथे जॉईन होते ते यंग होते
हा
पण असं काउन्सलिंग विथ ट्रीटमेंट एकदम म्हणजे घरातल्या मेंबर सारखं.
हू हू, पण त्यांनीच अर्ध दुःख अर्धा आजार बरा होतो.
तर त्यांनी पाणी काढायचा प्रयत्न केला पण माझी कंडिशन त्या दरम्यान आशी नव्हती.
हू
तर ते टेबलवरच उलटी वगैरे झाली मग त्याच्यानंतर मग त्यांनी ते हं ट्रेटमेंट थ्रूच बर केलं.
अच्छा च्छा
आस त्यादरम्यान मला माहिती आहे ते इंजेक्शन वगैरे सोडलेले आहे कारण की पोटात काहीच पचायचं नाही आसं वर्ष